बोला मॅडम.
हॅलो.
हा बोला.
पाऊस आला, पाऊस आला. मी ठेवलोय. कपडे भिजलीत ओ बाहेर.
हा.
काय करायचं, झिरमट झिरमट येतोय, आणि जातोय.
आता करायच तरी काय पावसानं.
हम्म हम्म, रेसिपी सांगते हं का
हा
रेसिपी सांगते म्हटलं. झट झटपट थालीपीठ कसं बनवायचं?
कसं बनवायचं?
हम्म. साहित्य हम्म, साहित्य सांगते हं त्याच्यासाठी
ओके सांगा ना.
हम्म, ऐकू येतंय ना.
येस येस.
ओके. एक कप गव्हाचे पीठ, एक कप
हा.
एक चमचा तांदळाचे पीठ
हा
एक चमचा ज्वारीचे पीठ, आणि एक चम
त्याने ज्वारीचे
आणि एक चमचा बेसन.
हम्म.
हा, एक छोटा कांदा चिरलेला
हा.
हम, एक टॅमॅटो चिरलेला घ्यायचा. म्हणजे घ्यायचा मग चिरायचा. टॉमॅटो घ्यायचा आणि चिरायचा.
होय टोमॅटो घेतल्याशिवाय चिरायला येणार
हा चिरलेला, चिरलेला नाही घ्यायचा, चिरायचा घेऊन.
हा.
आणि त्यानंतर कोथंबीर. एक कोथंबीर घ्यायची आपल्याला पा पाहिजे तेवढी.
हां.
हम, एक चमचा जिरे आणि धने पावडर.
हम.
हम्म आणि दीड चमचा तीळ. आणि तीळ तीळ.
हम्.
हम्म आणि चिमूटभर हिंग.
तुम्ही वापरता हिंग.
हिंग आपल्या आवडीनुसार.
आमच्यात नाही वापरत.
आम्ही पण नाही वापरत पण आवडीनुसार त्याच्यात थाली पिठासाठी साहित्य सांगायला लागले ना त्याच्यात त्याच्यानंतर एक चम्मच हळद. आणि चवीनुसार मीठ.
हा.
हम्म त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचा एक चम्मच ठेचा करायचा. हम्म आणि आले लसूण, जिरे, ओवा हम्म. याची पेस्ट.
हम.
आणि तीन चम्मच दही.
हम्म आणि पाणी आवश्यकतेनुसार पाणी. हे झालं साहित्य, आता ते बनवायचं कस? हम, त्याची कृती सांगते.
बरं.
हम, सर्वपीठ. हम् म्हणजे गव्हाचे, तांदळाचे, ज्वारीचे आणि बेसनचे. जे आपण एक एक चमचा घेतल होत ते, हम्. गव्हाचे फक्त एक कप घ्यायचय, बाकीचा सगळा गव्हाचं पीठ एक कप घ्यायचं आणि त्याच्यामधी एक एक चम्मच बेसन, ज्वारी आणि तांदळाचं.
एक चम्मच फक्त.
हां. गव्हाच फक्त जास्त पाहिजेलाय त्याच्यात.
हा हा हा.
क्रिस्पी व्हायसाठी हे पीठ आहे. क्रिस्पी ज्वारीचं, तांदळाचं हम्. हा झालं ते एकत्र बाऊलमध्ये करून मिक्स करून घ्यायचं.
हम्म.
हम त्याच्यात नंतर चिरलेला कांदा. टोमॅटो, कोथंबीर आणि सर्व मसाले
हां.
ते मिक्स करायचे. सर्व मसाले म्हणजे अ एक चमच जिरे, धणे पावडर दीड चमच तीळ घेतलेला, चिमुटभर हिंग. हम्म! एक चमच हळद, चवीनुसार मीठ आणि ठेचून घेतलेला ठेचा. हम, त्याच्यात घालायचा.
बापरे! मोठाच आला की पाऊस.
हम्म आणि नंतर दही घालून चांगले मिसळायचं. हम्म.
हा!
त्याच्यात दही घालायचं त्या सर्व अ पेस्टमध्ये आणि दही घालायचं आणि मिसळायचं. हम्म! नंतर त्याच्यात हळूहळू पाणी घालून घट्ट पीठ मळायचं.
म्हणजे एकदम घालायच नाही?
नाही. जसं आपल्याला थालीपीठ बनवता आलं पाहिजे, असं. त्याच्यानंतर- एक लोखंडी तवा गरम करा. हम्, त्याच्यात हलके तेल लावायचे. हम्म, हा पिठाचा एक गोळा घ्यायचा- आणि तव्यावर हाताने पातळ असा पसरवायचा.
हम् हम हम हम हम!
हम् अ पसरवण्यासाठी- पसरवण्यासाठी बोटे आधी पाण्यान ओली करायची. हम्म! आणि त्याच्यानंतर त्या थालीपीठ मधी पसरून झालं की छिद्र पाडायची.
हा हा हा!
हम्म, होल, होल.
हम हम!
हम्म!
कळालं ते.
हा त्याच्यानंतर थालीपीठ आपलं पसरवून झालं ना- कि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं. आणि मंद आचेवर ना दोन- तीन मिनिटे शिजवायचं. हम्म! हा, त्यानंतर त्याला हळूहळू कडेने ना- वरतून तेल सोडायचं.
वरून. ते झाकण काढायचं की- झाकण झाकलेलेल्याच कडे ना असं ओतायचं ते?
चालतंय की! चालतंय, झाकण जास्त मोठ्या तव्याच्या बाहेर नाही ठेवायचं. छोटस ठेवायचं आणि त्याच्याकडे न सोडलं तरी ते जाणारच आहे थाली- पीठाकडं चालतय. नंतर दोन्ही बाजूनी ना सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवायचं.
भाजायचं.
हम्म आणि त्याच्यानंतर ते आपल्याला चटणी खोबऱ्याची चटणी असेल किंवा टोमॅटोची चटणी आपल्याला किंवा लोणचे हम्म ह्याच्या बरोबर आपण ते गरम गरम सर्व करायचं.
ओके ओके ओके छान वाटली र एकदम बेस्ट ट्राय करून बघूया ट्राय ट्राय करून बघूया.
हा.
लवकर काय आता ट्राय करायला मिळणार नाही. लवकर का ट्राय करायला मिळणार नाही तरी पण
हा ट्राय करा प्रयत्न करा आणि सांगा कस काय. कस काय बनल जमल का?
ठीक आहे ठीक आहे.
पण त्यात एक कळाला नाही मला थालीपीठ असं गोळा करायचं होत म्हणजे कणि कणिक आपण तसं मळतोय तसं मळायचं होतं की पातळ करायचं होतं?
गोळा गोळा करायचा आणि ते लाटायचं नाही. पातळ जास्त पातळ नाही करायचं जास्त पण घट जसं आपल्याला हाताानं पसरवता आलं पाहिजे गरम तव्यामध्ये
तेच म्हणाले आंबोळीला जस असतंय ना त्यापैकीच बेटर पाहिजे असेल त्याचं.
नाही ते ना हाता न असं पसरवता आलं पाहिजे हाताने आता आंबोळीच आपण चमचान असं करतो ना. तस तस नाही करायचं चमचाने पसरवायचं नाही हाताने पसरवायचा आणि पाण्याचा ओला हात करून त्याच्यात छिद्रे पाडायची.
मग पसरताना असं चटका बसणार नाही तव्याला? आपल्या?
तव्याला हाताला पाणी त्याच्यासाठीच लावायचं.
हो ओके ओके ट्राय करूया बघूया ट्राय करून. व्हॉट्सअपला एक फोटो पाठवलाय बघा.
बघते हा जरा दोन मिनिट हा वरती रूम मध्ये आले पाऊस आलाय जोरात इथं रूम मध्ये पाणी येतं बघा येऊन कपाटाखाली गेलं पाणी दमवतो हा ते दरवाजा जरा इथं लिकेज झालाय ना.
हा -हा -हा.
त्याच्यानं ते पाणी सगळं आमच्या कपाटातून पलंगामध्ये जातं.
चालतंय - चालतंय.
हम्म... एकच मिनिट काय पाठवले. बघूया
काही नाही, फोटो आहे फक्त.
वा.. वा.. वा.. माशाल्ला खूपच.. छान- खूपच... छान
खरंच काय?
खूपच... छान.
एडिट केलंय ते.
खूपच... मस्त.
आ...
खूपच... मस्त.
ठीक... आहे. ठीक... आहे.
हम...
थॅंक... यू.
आमचं पण करा एखादा
अ चॅट जी पिटी वर जायला लागते. त्यातला, अजून मला काही माहित नाही. फक्त मी मोबाईल वर बघितले. ऍड? आणि, त्याच्या पद्धतीन केलेय ते. अजून, मला दुसरे फोटोज पण बघायचे आहेत, ट्राय करून.
खूपच ते.... आ...., ते आयुर्वेदिक औषधाचा काय उपयोग?
कसला?
आयुर्वेदिक चेहऱ्याचं...
मी कधी आणनलो.
पिंपल....
मी ते आ हे आणल नाही, ते आपलं आयुर्वेदिक नाई आणलं.
ते, पिंपलचच काय, ट्रीटमेंट केलेली ती कमी आली का?
अजून नाही, आत्ता दोन दिवस झालेत.
ओकेच, कट करते.
ठीक ये....